हॅलो! काय करायलसा?
काय नाही ब - बसलो निवांत तू?
मी पण बसली.
हा हा मग काय नाय. हा आवरूनच बसलोय बघ, हो हो आवरलं, तुझ आवरलं,
हम् हम् आवरूनच बसले काय चाल म आता?
काय नाही ब आता कणी जरा कायरीची फन करायला लागलोय.
कसलं?
कैरी आपली आंब गं कच
हा हा काय कराय लागलासा? म त्यांच म्हणजे
आपला ज्यूस असतय काणी तसं
मग काय करा ज्यूस कराय लागलासा व्हय
हा म्हणजे त्याला फणं म्हणतात.
हा हा मग ते ज्यूस म्हणजे काय घालतस का?
ज्युस
काय कच्चा कैयऱ्यांचं का पिकलेल्या आंब्यांचं
नाही नाही कच्च्या काैरींच करतोय.
हम्म हम्म कसं करतायसा ते
हे ब अ त्याला कणी एक असा मध्यम आकाराची कणी कच्ची कैरी घ्यायची.
हम्
आणि एक अर्धा कप किसलेला ओला नारळ असेल कणि तो घ्यायचा.
हा
परत तीन, चार अशा सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या. अ एक चमचा धने घ्यायचं आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचं परत एक चमचा म्हणजे चार ते पाच कणि लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हा आणि एक इंच आलं घ्यायच म्हणजे आपलं अर्ध बोट अस
हम् काळलं
एवढासा आलं घ्यायच, आणि चवीनुसार गुळ आणि मीठ घ्यायचं.
हम् हम्
आणि आपण जी फोडणी देणार आहे त्याच्यासाठी आपल्याला तेल, मोहरी कडीपत्ता आणि हिंग वगैरे घ्यायच.
म ते धन म्हणजे धन जिरं ते घेतलेलं तेची पावडर करून घ्यायची का? फोडणीला वापरायच ते.
अ नाही अ तसच घ्यायचं ते
हम्
आणि ते काय करायचं? अ म्हणजे ते आपलं जे मस - साला आपण जे घेणार हाय काय नाहीे म्हणजे आता बघ धन हाईत, जिरं हाईत.
करण्या पूर्वीची तयारी
हा म्हणजे हा ती आधी करायची आणि मग नंतर न ते हे करायचं.
चालू करायचं काय का? हम्
ते कणी आधी कणी म्हणजे - अ एका कढईत कणी किंचितस जरा तेल घालायचं. थोडस आणि मग त्यात धन, हा
अर्धा चमचा तेल
हा आणि मग त्यात धन, जिरं आणि ओल्या मिरच्या तेन कणी हलक्या जरा भाजून घ्यायच्या.
हा भाजून घ्यायच्या म
हा आणि मग त्यानंतर न कणी त्यात म म्हणजे अ मसाले ओला नारळ, लसूण ते पाणी वगैरे घालून कणी ते मिक्सरला वाटून घ्यायचं सगळं.
खोबरं का?
हा आणि मग ते कैरी कणी जे तुकडे तुकडे कणी प करायचे आणि ते पातलेल्यात थोडं पाणी हळद घालून कणी म्हणजे अशी कैरी ती मऊ होईपर्यंत कणी हे करायची शिजवून घ्यायची.
शिजवायची पूर्ण शिजवायची का मीडियममध्ये शिजवाय
अ मीडियम मध्ये अशी साधारण मऊ झाली पाहिजे अशी शिजवायची.
अ म्हणजे मीडियम मध्ये नॉर्मल.
हा म्हणजे सा हे करायची आणि म तेच्यानंतर न काय करायचं.
हम्
एक एक भांड घ्यायचं.
हं हं.
फोडणीसाठी कारण फोडणी द्यावी लागणार नाही ना.
हा मग फोडाणीसाठी काय काय
हा.
बदलं नाहीये. का तु?
ते कनी म्हणजे फोडणीसाठी ब आता नं- एका पाण्या गरम पाणी वगैरे आपण जे करून घेणार हाय काय कणी
हं.
तेच्यात ते सगळं अ अ तेल गरम करून घ्यायचं मग ते मोहरी आपल्याला जे लागणार हाय.
तेल केवढं घ्यायचं?
एक अर्धा चमचा घ्यायचं तेल. ह आणि मग त्यात मोहरी. जिरे, कडीपत्ता, हिंग वैगेरे घालायचं.
हम.
हा आणि म ते अ फोडणी द्यायची तेला आणि त्यात म्हणजे आप म्हणजे वाटण केलेला जे मसाला होता. आणि ते शिजवलेली कैरी होती, उकडून मिटलेली, ती तेच्यात घालायचे त्या फोडणीत, आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालायची.
साखर, साखर केवढी घालायची?
चवीनुसार म्हणजे, आपल्याला जास्त जर आंबट लागत असेल, तर थोडी साखर जरा जास्त घालायची. आंबट जर आवडत असेल तर कमी घातली तरी चालतीया.
हम्म्म.
अ जरा शिजवून घ्यायचं, आणि मग ते खायला
हं हं म ते कश्या सोबत खायचं?
म्हणजे आपलं चपाती वगैरे याच्या सं सोबत खालं तरी चालतंय.
हम्म हम्म. ते भाकरी सोबत छान लागत नाही का?
अ लागतय की तसं काही नाही भाकरीसोबत पण छान लागतय आणि हेच्या चपाती सोबत पण छान लागतय पण शक्यतो तर भाकरी संग कोण खात नाही. चपाती सोबतच खात्यात नई
अ चपााती सोबत ते टेस्टी लागत असल.
हा कारण चपाती अ भाकरीला कस शक्यतो आपली भाजी वेगैरे असत्या ही हिजी चव लाग
होय. हो हो. तुम्ही किती, म्हणजे किती कैर्यांची केलायसां.
काय ते?
तुम्ही किती कैऱ्यांची केलायसा म्हटलं
मी अ अं एक दोन तीन कैऱ्यांचं तेवढंच थोडसं केलं म्हणजे
हा म्हणजे आपल्याला लागेल तसं करायचं काय,
हा लागल तस तसं करून ते हे करायचं.
अ म्हणजे करून जास्त, करून ठेवलं तर खराब होणार काय?
हा जास्त जर करून ठेवलं आणि जर समजा कोणी खालच नाही
हा म ते खराब होतय का?
हां.
बाकी बाकी काय म्हणतो?
बाकी काय काय नाही बघ निवांत चाललंय सग आवरलं सगळं.
आवरूनच बसलोय, तर म्हटलं सहज फोन तर करून बघूया काय कराला
हा हा.
बरं. तब्येत पाणी बरीये तब्येत तेन हाय का बरी म्हणतो नेहमी अस वाटत की ते जरा जास्तच बोललो घ्या मी